काय करायलाय की.
काही नाही, बोल ना.
काय मॅच पाहिला नाही का आजचा.
मॅच चालूये म्हणलं.
हाव, मॅच पाहिलो ना.
हम.
काय स्कोरगीर काय हाय.
काय‌. दोनशे चाळीस रन झाले तर आउटे होईन च काहीच नाही, काय माहिती इंडिया हारती वाटायली मला.
इंडिया वर्सेस इंग्लंड.
हाऊ ना यार.
अरे यार. काय पुरी सिरीजच हारली, आता काय‌ एवढं वाटले तरी. किती काय स्कोअर गेर काय झालं सांग ना, पहिल्या पहिल्या मॅ
पस्तीस ओव्हर मध्ये आता झाले दोनशे चाळीस रन, एकच विकेट पडली.
पहिलीच मॅच कितवी मॅच हाय.
ही तिसरी मॅच आहे आता, पहिली एक आपण जिंकलो दुसरी ते जिंकले आज ते सिरीज डिसायडेड हाय.
हो का आणं, पहिल्या मॅचचं काय झालं.
पहिल्या मॅच मध्ये काय, मस्त खेळला शुभमन गिलने ऐंशी रन मारली.
हम्म.
मजा आली त्याच्यामुळे इंडिया जिंकली जराशी, आता दुसऱ्या मॅच मध्ये जो रूट न नव्यानं रन मारली म्हणून ते जिंकले तिसऱ्या मॅच मदी कोणीतरी खेळला पाहिजे रोहित शर्मा- विराट कोली
हो का तर तिनने टाईम चे भेटला का इंडियाले का पहिले मॅचले
नाही पहिल्या मॅचला टेसिंग होती दुसऱ्या मॅचला पहिल्या बॅटिंग होती आता- जाातचेसं वे पु ना म्हणजे अल्टरनेट चालू ये सध्या तरी आन त्यात मोठा फॅक् टा्रास आहे कि आज जसप्रीत बुमरा पण नाही.
अरे यार, हा जसबीर बुमराचे पोस्ट पाहिलते ना.